हॅलो
हा काय ग ताई बरी आहे ना
हो बरी आहे तुम्ही
आम्ही पण बरे
हो बरे काय चालू आहे
काही नाही आज पोलिओ चालू आहे ना ग
हो तिथ हो तिथे होत्या का
तेथे अंगणवाडी मध्ये जा ये ना
अस हो मी पण दिदी न त्यांना घेऊन गेले होते
कुठे गेली
काही नाही इथंच ना कुणाल आला तर पाजून दिला होत
तिथे आहे का तू नाही गेली अजून का
नाही पाणीचा प्रॉब्लेम आहे म्हण घेऊन नाही
असं लहान दिदी बरे आहे ना
हो बर आहे लहान पण बरी मो हो वाढलं ना आता हो
दिदी का हा काय करते ती
हे काय मस्ती करत बसते नाहीच काय दुसरं
ह म्हणजे तिथे पाण्याचे प्रॉब्लेम आहे का
हो पाणीच भेटत नाही म्हणे बोर बोरला पाणी नाही ना आ तर कुठून कुठून आणताय मग तुला घेऊन कुठ कस काय एक आम्ही पण एकठो आहे ना तिकडं मग कस काय करणारे पण चाललं जातो अस सांगायची बाबा हो कारखान्यात राहतात ते पप्पा पण चा जातात ना वर्दीला मग पाण्याचे मग कुठून आनु मग हेडपंप पण नाही तिथं आहे पण पाणी नसत चालले जातात रात्र दोन दिवस तीन दिवस राहतात ना गा ब म्हणजे दूरची वर्दी राहिली का आता अंकलेश्वरला गेले काल बारडोलीला गेले होते हो
हम्म
हो ना
म्हणून चालेल मग तिथे राहायचं मग पाणीचे प्रॉब्लेम येत
हा तसं आता एक दोन पाणी पडले का मग काही नाही पाणी मग बोरला येऊन जाता ना मग भेटून जाल मग हो
मग तुमच्या गावातले कामग कोण करतं
मेजनाईचे पप्पा जातात त्यांना सांगून देतेव ऑनलाईन म टाकून देते हो ते जातात ना त्यांना हो त्यांना सांगून देते मग ते जाऊन येतात, ऑनलाईन मी करून देते म.
चालेल. माझे पण हे काम चालूये ना ग.
म.
तर आलेले.
हो.
हे.
काय काणारे. काय?
काय करता.
काही नाही. आवाजा असा काय येतोय. हॅलो, हॅलो. हॅलो. आवाज, हो अडकून अडकून येतोय ना, आला आला.
अ रेज बरोबर नाही ना.
हो इथं पण तोच प्रॉब्लेम असतो. म्हणून.
हम्म.
सुमित्रा ताईने पण नावला होता कॉल, पण हो अडकून अडकून यायचं, अन कट जायच. यांना सांगितले.
दादाच का? झालं पुन्हा.
हो नाही ना बाकी ये ना.
किती ला.
तिथं अजून. चार पाच बाकीये, हा लावायला वखत नाही.
बाकी, ते जास्त जागा मागतात ना ग.
मग त्याच्यामुळे नाही सांगताय, आमच इथं पण, हो.
हम्म, पण् न न नो झालेलावते एकदा.
परत फोटो पण मागतात ना, ते फिरायला जवळ जवळ शेतवाले बघावं लागेल. हम्म हम्म हो. अजून काय चालूये. हो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.